हॅलो हा बोला बला नमस्कार.
हा नमस्कार झाले कामठ हो आटोपलं तर आता जरा जायचंय मुलीकड म्हणून कापण्या करत बसलेली.
असं हा हा हा तुमच्याकडे कार्यक्रम हा हा.
काप का हा कापण्या कापण्या केल्या काप एक मिट आहे तुम्ही करता का
सापण्या नाही हो पहिल्यांदाच ऐकलं काय राहतं.
हो का इकडं आमच्या इकडे सातारा भागातला आहे तो. अ पदार्थ गोड हम्म ते अ बा गव्हाचं पीठ असतं ना आपलं ते कणिक कणिक. आणि ते गूळ.
हा हा.
तर त्याच असं म गुळाचं पाणी करायचं जेवढा त समजा दोन वाट्या घे लं गुळ एक वाटी पाणी टाकायचं म्हणजे ते गोड राहतं ना. आणि त्याच्या जेवढं बसेल तेवढं आपली कणिक पीठ आणि डाळीचं पीठ जरा टाकायचं. थोडी बडी शेप आणि तीळ टाकायच त्यात आणि असं ते मळून घ्यायचं घट मीठ जरा टाकून.
हम.
आणि त्याच त्याचे मग ते चपाती अस जरा जाडस लाट जास्त पण पत्ता नाही जास्त पण जाड नाही असं आणि त्याचा आपण शंकरपाळी करतो ना
हा हा हा हा.
करायचे पण मोठे, मोठे करायचे खूप असे अ दोन, दोन तीन, तीन इंचाचे असे असे करायची. आणि ते तर तळायचं तेलात मध तळात असं ते आमच्याकडे ते हा हा. श्रावण महिन्यात आषाढ महिन्यात करतात खूप कासंरे
जिकडे जसा देस तशी भाषा म्हणजे तिकडच्या लोकांना त्यांना काप म्हणत असतील आमच्याकडे ना त्यांना पुऱ्या गोड सोहळ्या म्हणतो बघा आपण.
हा गोड सोड्या अच्छा.
पोळ्या म्हणजे आपण अ गोल करू शकतो त्यात तेच तुम्ही कापण्या ते आपण झाकणाने गोल पण करू शकतो बरोबर ह् हा. म्हणजे गोडपुरी सारखंच तुम्ही फक्त लांब करतात त्यांना
हा आम्ही हा शंकरपाळगत काप
हा तुम्ही लांब लांब करत आणि आम्ही गोल करतो गोल बी करतो किंवा बारीक बी करतो शंकरपाय
हा आमच्याकडे ते फेमस आहे म्हणजे असं करतातच आषाढ महिन्यात पहिले दिवाळीला पण करायचे हा पण आता दिवाळीला आता पद्धत बोलावी. असं ते नवीन नवीन प्रकार निघाली आता कोण?
कापने
हा. पहिला आटम पण छान आहे तो पौष्टिक पण आहे आणि घरात अवलेबल असत.
त्याचत होऊन जात शोभत अव्हेलेबल राहते बाजरीच पिठ राहतात गवत राहत. ततच.
हा. पण ात नुसत्या बाजारीच्या पिठाचे पण करतात नुसत्या ज्वारीच्या पीठाचे पण करतात. ते पण त्यात मग जरा चिकटपणा यासाठी ज्वारीला बाजरीला थोडस मग गहू च कणिक पण जरा थोडी टाकू शकतो डाळयचं. ीठ पण टाकू शकतो असं आहे. हम्म एकदम हा ते आता आता पाऊस पण पडलाय ना पावसात पावसात असे खातात. जरा जास्त आवडीनेदम मण सकाळी
ह तुम्ही जर गोल केले तर त्याच्यासोबत आपण बटाट्याची भाजी पण खाऊ शकतो छान लागते त्याच्यासोबत
आपण ते असं. असं म्हणजे हे नाही करू शकत आपण असं जाड वड्यागच नाही करू शकत. ते हे राहत असं पंधरा दिवस पण राहू शकत ते असं जर आपण करण ठेवलं ना तर पंधरा दिवस पण राहतात खायला. चहा बरोबर किंवा असं कोरड्या कोरड्या पण खाल्ल्या जातात ते एकदम हा मग आता ते मुलीला काय? खायला न्यायचं म्हण मी ते केला.
तुमच्याकडे ते अ साठवले काय म्हणतात ते पण करतात का?
साठवऱ्या
साठवले असं गोल अस नाही नाही साठले साठ ले म्हणतात तेना वाणी लोकांचा पदार्थ येतो.
नाही ते ते म्हणजे आता काय प्रकार आहे तो काय माहित नाही. आमच्याकडे स अांजोऱ्या म्हणून अस.
नाही नाही सांजुळ्या वेगळ्या सांजुळे्या आपण जेथ अ खोबऱ्याच्या आणि याच्या करतो र या्याच्या पिठाचे ते नाही. या साठवले साठवले साठले म्हणतात त्यांना ते ना मैदा गव्हाचे पीठ थोडसा रवा आणि थोडसा आपला पाप सोडा अ ओवा हे टाकायचं. आणि भिजवायच असत आणि आपण असेड अंगठ्या करायचय ना गोल गोल वाळायचे ते जेलेबी सारखे
अच्छा. ते नाही नाही ते नाही तस नाही कर. नाही नाही ते तर हो का ते नाही आम्ही तसं नाही करत. आमच्याकडे ते सजरी म्हणून असते पण ती कशाची असते तांदळाच्या पिठाची असते.
हा मग सांजुरी पण करतो, आमच्याकडे ते पण करतात. सजोरी आमच्याकडे सांजोरी म्हणतात.
ते ह्याच तांदळाचं पीठ घ्यायचं आणि हे करायचं काय त्याला म्हणत्यात ते गुळाचं पाणी? करून ते त्याचच पूरण करायचं आणि मैदा आणि ग गहू हे करायचं असं ते त्याचा च साठा करायचा. वरून पुरी लाटून त्यात ते पुरण आपण पुरणपोळी करतो ना, तस ते छोट्या छोट्या पुऱ्या करायच्या भरवून आणि त्याच ते तळुण काढायचे. म्हणजे ते आमच्याकडें लग्नात, हेच्यात असं बुत्ती म्हणून पण देतात. हा लग्नात नवरीला हा. असं ते ज आता अ. हा ह्याच्यामध्ये जासं आपलं ढोवळे जेवण असतं. त्यावेळेस त्यावेळेस पण ते बुत्ती म्हणून राहते.
हो ना शिदोरी म्हणतात का त्याला? आमच्याकडे शिदोरी म्हणतात त्याला
हा बुद्तीीला शिदोरी ब बुत्तीला शिदोरी बोलतात पण ते त्या पदार्थला सजुरी बोलतात.
हा हा हा. पण जर त्याला च त्या त्या पदार्थाला आमच्याकडे सांजुरी बोलतात, तुमच्याकडे सजुरी बोलतात. आणि आमच्या इकडे त्या पदा याला अ काय म्हणटलस काय म्हणतो त्या? त्या लग्नांच्या दिवशी तुम्ही काय म्हणले बुत्ती म्हटले ना? त्या हा आमच्याकडे शिदोरी म्हणतात शिधोरी बोलतात कसं राहतं ना ओ देश, जागा बदलली, लगेच नावं बदलतात.
हा. सिदोरी इकड म्हणजे असं तिकड, खाली नाशिक नागपूर साईड ला पण बोलतो. तस प पण ते हा इकडं या सातारा भागात असं ते बुत्तीच बोलतात.
हो ना हा हा.
न नवरीला पाठवताना बाकी वर्षभर सणा समारंभाला द्याय
ते द्यायची असते, बुत्ती ती बुत्ती आमच्याकडे बी तेच हाय आमच्याकडे अकरा भाताची स शिदोरी म्हणजे, मग अकरा सोळ्या सोळ्या द्यायच्या अकरा पुरणपोळ्या द्यायच्या अकरा लाडू द्यायचे, असं ते अकरा भाताचे अकरा पदार्थ द्यायचे सगळे आकरा, आकरा त्याला शिदोरी म्हणतात आमच्या कड नाही नाही ज्याची त्याची इच्छा सोड नाही आ आमच्यात कडे ज्याची त्याची ईच्छा, कोणी एकावन्न भ भात देतं, कोणी अकरा, देतं कोणी एकवीस देतं ज्याची जशी इच्छा ज्याची परिस्थिती तशी आस म्हणजे मी तेच सांगते जिकडं, जसा देश तशी भाषा जसं वाट वातावरणात तस तिकडे नावं आहेत, पण एकच गोष्ट राहते पण तिला वेगवेगळे नावं दिलेली आहेत.
मग काय तर आस ए?
ऐकायला छान वाटतं, ओ पण ऐकायला छान वाटतं नवीन काहीतरी असं राहिला का?
नवीन मंग काहीतर वेगवेगळ्या भाग भाषेतलं वेगवेगळ्या भागातलं हम्म सगळे हो छान डालबाटी खाल्ली का तुम्ही?
हो आमच्याकडे बनवतात ना दालबाटी, बाटी
हा आम्ही आता ह्याला गेलो होतो, ना गगनगिरी तिकडं शेगावला हा. गगनबावडा नाही, अं शेेवाग शे कायतर म्हणत्यात ते शेगाव, शेगाव ला हा त्यां त्यांच्या तिकडं गेलो होतो मी एका कार्यक्रमाला तेव्हा तिथं खाल्लेली ती दाल बाटी पहिल्यांदा पहिल्यांदाच मी खाल्लेली
सोपी असते ओ छान असते पण ती बनवायलाही सोपी आहे काय एवढी कठीण नाही ती
हा पण ते घरात खाल्ली पण खाल्ली जाड ते असं जरा गट्टे गट्टे असतात ते आता माया हे नसतं ना आपल्याला
नाही नाही तळून तळून खाल्ली ना ते छान येते काये ना फक्त याच्यावर भिजवतात ते अ कोळश्यावर भाजतात ती वेगळी आणि कापून तळलेली राहतेे ना ती तुम्ही हेच्यामध्ये खाऊ शकताात छा मध्ये बुडवून बुडवून खाऊ शकतात ती अशी बनवता येते ती अशी पण बनते ती हो जाडं भरडं पिठ लागतं त्याला
बरंय
बाकी काय म्हणता झाली सगळी तयारी तुमची
हो तयारी झाली आता मी इकडं मुलीच्या इकडं आलोय पण आता त्यांचं ते हा त्यात त्यांच्या ते बिल्डिंग मध्ये सोडत नाहीत ना ते सगळं काय त्यांचे प्रोसेस असते
अ खूप स्टॅमिना आहे तुमच्यात पण
हम्म
खूप स्टॅमिना आहे मला खरंच विशेष वाटलं कारण तुमच्या तुमच्या अ वयाच्याच माझ्या सासूबाई आहेत एवढं नाही करू शकत त्या ते खूप स्ट्रांग आहेत तरी एवढं करू शकत नाही त्या
हा करावं लागतं ना आता शिटीत राहतो तर ते असं
खूप स्टॅमिना आहे तुमच्यात खूप तुमच्या बोलण्याव रूनच वाटूनच
बाकी ते बाकी काय नाही तर आवरून इथून परत घरी जायचं घरी परत येणार संध्याकाळी, असं आहे भेटायला तर पाजेल ना, हंम, हंम, पाऊस पडला का आमच्याकड डबल होता
अ, आमच्याकडे नाही थोडासा झाला, नंतर परत बंद झालाय आता, आता नाई काही पाऊस. हॅलो हॅलो, हॅलो हॅलो हॅलो सात हॅलो हॅलो हॅलो
हा बोला ना आवाज कट झाला होता ओ तुमचा हा हा चालेल थँंक यू खूप भारी वाटलं बोलून तुमच्याशी अच्छा